हॅलो आम फोन आलता त्याच्यावर माझ्या मोबाईल वर फोन आलता.
हो का म्हण त म्हटलं आवाज येऊ नाय राहिला ठेवल्या वाटते म्हटलं फोन.
हा तर मग तो फोन कट केला आणि मग म्हटलं लावतो त तो व्यस्त आहे आता, जाऊद्या आता.
हा काय.
हम्म
अ सांग मगं.
हॅलो तिकडे केले की तुम्ही.
नाही बाई म्हणून राहिलं बा करतो करतो बाया पण मागच्या वर्षी तसंच केलं.
हाव.
त्या मस्त घेतली मागच्या वर्षी साडी. तेस चांगलीय हाय तुझ साडी.
हो ते चांगले आहे ना, पाहित ना तुमच्या पोरगा म्हणतो की अ अ पांढऱ्या कलरचा घागरा घे म्हणतात, हम्म.
हो घागराही चांगला वाटते.
हा निळ्या कलर चा आणि पांढऱ्या कलर चा.
हा हम्म.
हा इकडूनच घे म्हणतात. इकडे मस्त भेटतात ना, हम्म म बी तेवढेचात पण
महागई तेवढे हाय.
हा चांगले बी मग क्वालिटी चांगली आहे ना कपड्याची. हम्म जसे म्हटले तसे भेटात ना आपण आपण टीव्ही पाहतो ना हा तसे.
तसे ह ना.
हम्म
अन म तिकळ दिस्ते कस आयतो.
होव पा पाहु ना आता हाव.
हाव
हम्म पाहीन मी जमलंस तर आहे ना ऑर्डरच करीन.
ऑर्डर तर घेन
हां ऑर्डरच जास्त पडतंय थोडं. हम्म काय कामं गीमं काय चालू आहे मग?
आता काही नाही बाई आता दोन दिवस गेलतो बाई
हाव काय? ऊन ऊन
उंटरव्ह्यल कशाचा आहे?
हाव काय?
उन्हाचा काही वांदा हाय काय?
हम्म हं
अ लयच ऊनय कांदे निवडायलाच गेलतो आम्ही दोन दिवस, खाली बसना असं.
अह रोज काय हाय मग?
तीनशे रुपयेनी रोज.
हा बाई मस्त बाई मग.
ऊन पाहीना किती आहे? सकाळ सकाळ पा दहा वाजतापासून तू नऊ वाजतापासून ते पाच वाजे लुगू. तु हितं हात लावायचा नाही मी हितं पाणी टाकतो. हम्म
काय करू राहिले आदू विरू?
आदू शाळेत जायलाय विरू हां आणि विरू बाहेर त्याचे बाबा शिले बसवलाय.
हा हा
विरु शी ले बसलाय.
हम्म हो ते झाल्यावर मग डबल तो पूर्ण होईल ना तर पूर्ण झाल्यावर मग डबल येणार ये.
म्हणजे आपल्याला वीस वीस येतच आहे की नाय वीस कॉल.
हा वीस कॉल केले ना, तर मग ते झाल्यावर त्याच्यानंतर मग आ पल्याला डबल टास्क येणार दुसरा.
आता सध्दी नाही ना मग तो?
नाही ते पूर्ण झाल्यावर येणार.
तो पूर्ण झाल्यावर येणार, समजा जसं हे कसं आलं तीन महिन्यातून चार महिन्यातून तसं येईन. तो आता सद् मगं
आणि हे समजा आता आपण ते किती पूर्ण केलते टाक्स, याच्या अगोदर?
ते तर लय होती.
हा मग ते बी अशीच येतीन आणि ते पूर्ण तो टास्क झाल्यावर मंग दोन तीन महिन्यान येतील.
हाव काय? मग आता या तार चे पैसे असे हातात जमा होऊ राहिले का? जसं पहिले कसे दोन रुपये एका यायचे दोन रुपये?
हा हा होऊ राहिलना त्याच्या त्याच्यावर दिसतेच ना.
कमाई दिसू राहिली का त्याच्या?
मग काय त्याच्यावर हे पूर्ण झाल्यावच दिसणार, हा टास्क पूर्ण झाल्यावर.
हा मग तसच टार्स पूर्ण झाल्यावर दिस त्यात की नाही तर मग कमाई आता सध्या दिसू राहिली का तुले ते समजा पहिले कसं दिसे कमाई झाली? इथली आजचे इथले झाले.
हा मग त्याच्यावरच दिसते ना बाई आता ठेव कॉल हां. ते तुम्ही आता कॉल कट झाल्यावर त्याच्यावर एक दोन तीन चार पाच असे असं ऑप्शन येऊ राहिलं ना.
हा हा
मग त्याच्यातलं तुम्ही कोणचं कोणतं दाबू राहिले?
आता जे आलं ते दाबू राहिले न ते समिष्ट करा तसं सबमीष्ट करू राहिले.
हा हा, तर मग त्याच्यावर त्याच्या वर दिसते ना आपल्याले,, एकशे समजा आप पुन्हा जेवढं बोललं तेवढं त्याचे त्याच्यार दिसते.
हाव का.
हां.
आ ते पहिले काय आलं होतं तिच्यावर, समजा तुमचं खातं अ अकाऊंट जोडा तेले.
हा अकाउंट जोळा.
हा तर ते टाकलं, मग तिच्यावर ओटीपी आला, मग ते जोडलं ओटीएम समजा अकाउंट जोडलं ना
हां.
मग आता तिच्यात दिसेना कमाई.
मी यात अकाउंट जोडलीई नाई.
हा, मग मी इथं,, ईचार आलतं बई ते ऑप्शन मते तुमचं अकाउंट जोडा म्हणून.
हा हा हा हा हा, ते मले हाय पण ते मीनं के केलं नाही अजून.
नाही काय?
नाही.
येला प मग मी आता मग केलं, आता काय म्हण काय मी त्या मगज एक मलिका इथलं मोबाईल मधलं समजत
कारण कारण की मले आहे ना, जे मा पासबुक आहे ना, ते तो नंबर दुसऱा टाकायचा आहे मले. त्याच्यात पैसे पडतात. ते पासबुक आहेकी जे मिनं, पहिले नंबर दिलाय ना ते पासबुक वर पैसे आले ना आता, ह हातो हात करतात त्यांच्यान मी दुसरं नवीन पासबुक जोडतो त्याले आता.
हाऽऽ काय.
हम्म
ह मग आता हे कितीय, एका कॉल आपण पाच वेळा केला तर त्याचे किती पडू राहिले आपल्याले.
त्याच्यार दिसते त्या दिसते ऑप्शन आप पण ना एक दोन तीन चार पाच असं दाबलं नाही तर त्याच्यावरच दिसते आपल्याले.
त्याच्या वरच दिसते का ते?
ह हां.
मग ते रिष म्हणजे ते प्रि रिपेश करा, म्हणजे तिच्यात पाहा लागते का ते?
नाही ना बाईची, नाही ना
अंऽऽऽ
त्याच्यावरच त्याच्यावरच दिसते ते रिफ्रेश करा त्याच्यावर नाई पाहाला लागत. तेचावरच दिसते ते, तुम्ही आता ऑप्शन दाबलं ना एक दोन
हा हा
तर त्याच्यावररच दिसते ना,, सबमिट केल्यावर,, हा सबमिट केलाच
सबमिट केल्यावर दिसते का ते?
हा
बरं मग आता. करू का का डबल करू का तुला फोन आता मग ते आपलं किती वेळा झाले हे कॉल आता.
हा तर मी का . दहा पंधरा मिनिटां लावा दहा पंधरा मिनिटां लावसाल दहा पंधरा मिनिटांना.
दहा पंधरा मिनिटां लाऊ काय?
हा या सम्राटले मोबाईल पाहिजे त्याचं झालं की मी लावतो तुम्हाला मग बोलू आपूण.
हम्म बरं.
हा तो रडू राहायला.
हम् बरं बरं.
हा.